हॅलो.
हॅलो. जा गुड मॉर्निंग मॅडम.
हा झालं आवरलं तुमचं?
हा चहा पाणी झालं आता जेवणाची तयारी चालू आहे.
हा अ हं हं म म्हटलं. हा ठीक आहे. एका त्या पर्यटन स्थळाविषयी बोलूयात आपण.
हा चालेल ना. पुण्याचं रिलेटेड जे आहे, ते बोलूया. नंतर लागलीच तुम्ही तुमचं सांगा, तिकडचं. हा, पुण्यामध्ये फिरायला, सिटीमध्ये दगडू शेठ मंदिर आहे. मोस्टली लोकं आले की, तिकडे जातातच. मंदिर मंदिरात.
हा, म्हणजे प्रॉपर पुण्यामध्ये आहे का ते?
हा प्रॉपर पुण्यामध्ये आहे, त्याच्या बाजूलाच शनिवारवाडा आहे. हा पेशवे राहायचे ना तिथं
हा हा हा हा ते तिथं आहे का पुण्यामध्ये आहे ते?
हा हा हा वो पेशव पुण्यातच राहायचे ना शिवाजी महाराज कोल्हापूर आणि तिकडे सातारकडे रहायची.
बरोबर बरोबर.
हा हा आणि त्याच्या बाजूलाच लाल महल आहे. ते शिवाजी महाराजांनी नाही का, शाहिस्तेखानाची बोटं कापलीत.
हा हा.
हा ते शनिवारवाड्याच्या समोरच आहे. म्हणजे खूप जवळ जवळ वॉकिंग डिस् टन्स आहे सगळं. हो हो आणि तिथच तिथं लगेच तुळशीबाग पण आहे, जो बाजूलाच म्हणजे शॉपिंग, शॉपिंगच लेडीज लोकांच शॉपिंगचं सगळं तिथं, मिळतं सगळं.
हा हा हा.
हम्म, फिरायचं म्हटलं तरं मग, परतं सारसबाग आहे.
हो.
हा, म्हणजे असं अं तिथं मंदिरपण आहे छान सारस बागेमध्ये आणि बसायला छान जागा वगैरे आहे. हं स शांतता पाहिजे असेल, तर जाऊन आपण कपल्स वगैरे तिथं जातात किंवा फॅमिली जातात गप्पा वगैरे मारायला. हम्म. त्याच्या बाजूलाच आ अरणेश्वर गार्डन आहे. लहान मुलांच. तिथं ऍडव्हेंचर पार्क म्हणून ते फेमस आहे तिथं पुण्यामध्ये. हा, म्हणजे लहान मुलं खेळतातं तिथं. बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना ऍक्टिव्हिटी करायला.
म्हणजे शक्यतो अशा सगळ्या गोष्टी अशा जवळपास जवळपासच दिलेत.
हा हा, हा हा.
हो, म्हणजे एकदा का ते ठिकाणी
हा म्हणजे ति तिथलं तिथं तुम्ही, म्हणजे तीन चार तास तसंच हा.
फिरू शकतो व
तुमचं हे होऊन जातं, नंतर मग कात्रजला प्राणीसंग्रहालय आहे. त्याच्यातबी तुम्ही एकदा गेले की, दोन तीन तास तासच निघून जाता.
हो का, म्हणजे सगळ्या प्रकारचे पानं प्राणी वगैरे का?
हा, म्हणजे साता मग पुणे सातारा रोडला लागतं ना कात्रज.
हा हा हा, म्हणजे असं हायवेला वगैरेच आहे का ते?
हा हा हायवेला हायवेलाच, हाय जास्त दूर नाहीये. कात्रज एरियामध्येच येतं ते. त्याच्यात सगळ्या प्रकारचे प्राणी हाय.
हा हा.
अं म्हणजे ते तिथे फिरायचं म्हटलं, दोन तासाचे चालले जाता.
हम्म हम्म हम्म.
आम्ही दोनदा जाऊन आलोय तिथं, व्हाईट टायगर होता मागे आता काही दिसाय नाही व्हाईट टायगर. लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा
तो विषय पण आहे ना, हा म्हणजे पाळीव फक्त आपण प्राणी पाळू नाही शकत होय ना. प्राणी संग्रहालयमध्ये ठेवलं तरी चालतं.
हा, हा.
म्हणजे आपण घरी नाही पाळत वगैरे नाही का ते प्राणी घरी ठेवायला.
नाही जे जे जे प्राणी अ म्हणजे पाळीव प्राणी नाहीयेत. ते तिथं असतात, प्राणी संग्रहालयमध्ये.
हाव, हा हा हा.
हम्म हम्म, जसं चित्ता झाला. वाघ झाला, सिंह झाला. हरीण, हं अस्वल परत जिराफ, हत्तीपण आहे तिथं, हरणी चे बरेच वेगळे प्रकार आहे. मगर, सापचे पण भरपूर प्रकार आहे, मोर आहे.
हम्म, हम्म, हम्म.
परत ते आपण अ गाई म्हणतो ना अ रा रानातल्या गायी.
हम्म, हम्म.
हम्म. त्या पण तिथं
हो का?
हम्म, हम्म, हम्म.
छान आहे.
आणि मग इथं बाकी असं असं फिरायला म्हणून असं शंभर दीडशे किलोमीटर वर पण बऱ्याच गोष ती पानशेत धरण आहे हम्म. इकडे लोणावळाा बी इथून काही जास्त दूर नाही एक तास लागतो. हा आपल्या रेल्वेने बसले तर.
हा, हा.
परत तुमच्या साताारच्या रस्त्याला प्रति बालाजीच मंदिर आहे.
बालाजीच हा नाही फक्त मंदिर का?
प्रती बालाजी हे सेम बालाजी सारखच आहे. मूर्ती पण तशीच आहे. ते हा, हा. मो बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे ते बी.
हा, हा.
बरीेच लोक जाता पुण्याहून.
हा ते कसं माझं आम म्हणजे मी कधी आलेच नाही पुण्याला. त्याच्यामुळं फक्त असं बऱ्यापैकी असं थोडंफार थोडंफार माहिती आहे, पण असं अ एक्झॅक्ट कधी आले नाही, बघितले नाही त्याच्यामुळे एवढं काही एक्झॅक्टली माहित नाही.
असं दूर नाही दोन तास लाग
हो दोन तास, पण आहेच की असं यायचं आणि जायचं म्हटलं की ते हे होतं ना, आता कोण रिलेटिव्ह वगैरे असते तर मग कसं राहिल्यानंतर अं माझी आहे एक फ्रेंड
फिरनं होतं.
ते काय होतय की आपलं म्हणजे सुट्टी वगैरे जास्त नसत्या. स्कूलला वगैरे मग त्याच्यामुळं तरी हेच होत नाही ऍडजस्टच होत नाही. आणि सुट्टीच्या दिवशी कसं बऱ्यापैकी घरातलेच काम असतात.
हो, हो.
ते होतं. होऊन जात ती आता किती किती दिवस झालं बोलवते, बोलवते. पण नाहीच झालं एवढं आता दोन तीन वर्ष झाले, पण मला नाहीच झालं जाणं.
हम्म, हम्म. परत तिथं सिंहगड आहे खूप जवळ एक तास लागतो आमच्या घरापासनं म्हणजे ते बी सिटीमध्ये सिटीपासून थोडसं दूर आहे.
हा, ‌हा.
पण जास्त वेळ नाही लागत म्हणजे एक तासात पोहोचून जात. अर्धा तास, एक तासात.
सिंहगड आहे.
पण अजून सिंह सिंहगडला गेले नाही अजून
हा चालत वगैरे जावं लागत असेल ना त्या गाड्यांवरती वगैरे?
हा नाही पोर वरपर्यंत जाते गाड्या वरपर्यंत जातात.
हां?
हा हा आणि असं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान तिथं ह शे शेवभजी परत आपण म्हणतो ना बेसन पिटलं म्हणतो ना आपण काय काय लोक पिटला म्हणता काही भजी भेट खूप छान तिथं हम्म हम.
पिटलं भाकरी हम्म हम्म हं प्रसिद्ध आहे खरं. आताच्या इकडे आमच्या इथे एकदा झाले होते असे पिटले भाक री रेस्टॉरंट नाही का मग ते जास्त प्रसिद्ध हो लई लांब लांबून लोक यायचे तिथं. पिठली भाकरी खायसाठी फक्त म्हणजे एखाद्याशी म्हणतो ना आपण टेस्ट वेगळी अस
ते कसयं पिटलं अ पिटलं भाकरी हा आयटम मोस्टली विलेजेस रिलेटेड आहे ना. त्यांच डॉमिनन्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे विलेज खेड़्यातली लोक जास्त करता. मग ते सिटीमध्ये तुम्ही तसं हॉटेल टाकलं तर चालंतच म्हणजे
हा तेच ना आणि कस
आता पुण्यामध्ये पुरणपोळीचे पण स्पेशल हॉटेल आहेत.
हो का?
हा.
कसं होतं आजकालच्या असं लोकांना वगैरे म्हणजे जॉब मुळे म्हणा कशामुळे ते बनवता वगैरे येत नाही. नाहीतर काही म्हणजे असं असतात ना प्रॉब्लेम्स असतात घरी वगैरे कोण नसतं. मग ते असं भरपूर प्रमाणात त्या गोष्टी चालतात की जेणेकरून ते असं बन वेळ वगैरे जातो ना त्याला
हा नाही आणि काही बरीच लोकं बाहेरच्या स्टेटची बसता ना सिट मध्ये आता अस पकडून चला सिकष्टी सेवन साठ सत्तर टक्के लोक बाहेरची मग त्यांना त्यांना माहित नाही ना ह्या गोष्टी. मग त्यांना ते कुतुहल असतं काय बाबा बघूया खाऊ या. टेस्ट करूया हा म्हणून ते त्यामुळे बी गर्दी होते.
हं. त्याच्यामुळे ते राहते त्या म्हणजे असल्या गोष्टींना तर राहते जे वेगळं काय असेल तर आप आपल्याला पण असं वाटतं ना आता ते मोमोज वगैरे मध्ये निघाल होत नाही का? मग ते असं बघितल्या नंतर तर हे म्हणायचं बाई हे काय मोमोज म्हणजे काय म्हणजे ऍक्च्युली मी पण कधी खाल्ले नव्हते ते आणि मग असं वाटायचंच ना की बाई कसलं लागत असेल कस लागत असेल? म्हणजे ट्राय करावं म्हणजे भले आपण जास्त वेळ नाही पण एकदा तरी ते ट्राय करतो. ब ते म्हणजे ते हा ते टेस्ट वगैरे छान असेल तर मग आपण खातोच आता ते मंचुरियन वगैरे निघालं होतं. मग ते एकदा खाल्लं की परत ह्ह ह्ह तस म्हणजे आपल्याला पण हे होतच की बाबा छान लागते मग चला काय खायचं तर मग हे खाऊ असं. मग त्याची प्रसिद्धी जास्त होते.
लोणावळा पण छान तिथं पॉइंट्स आहे बरेच लोणावळ्यामध्ये. हो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि पावसाळा पाऊस पडून तेव्हा खूप छान वाट थप भाग असतो पूर्ण. म्हणजे आ दव पसरलेच धुक असतं बऱ्यापैकी अ टो अ डोंग आणि ते सगळे डोंगर आहे ना डोंगर एरिया आहे ना पूर्ण तो तर म म तिथे बी छान बरेच लोकं म्हणजे मुंबईची लोकबी आणि पुण्याची लोकबी तिथं बरीच असता. कारण ते मिडल मध्ये ना असं बरोबर ते मुंबईलापण सारखं पडतं आणि पुण्याच्या लोकांनाही सारखंच पडतं.
हो ना.
हा तिकडून बी एक दीड तास लागतो इकडून बी एक दीड तास लागतो तिथे जायला हम्म.
ते प असं म्हणजे रोड टचचं आहे ना ते.
हा रोट्याचंच यात्रेत त्याच्या बाजूलाच वेट ॲन्ड जॉय म्हणून हाय. म्हणजे लोणावळ्याच्या एरियामधेच येते. ते पार्क हाय लहान मुलांच. त्याच्या वॉटर वॉटर ऍक्टिव्हिटी असतात, परत असे बा किच्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी असतात बाकीच्या. मग आ म्ही गेलो नाही तिथं आमच्याकडे तिकिट आहेत. पण आम्ही अजून गेले नाहीये. तर ते कदाचित ते तिकिटांच एक वर्ष संपले बी असेल. ते विन व्हॅलिड झालं असेल ते. बाद झालं
नाही जाऊन यायचं. कसं असतं हा ते जे ती वेळ असते ना, मग ते नाही आपण एन्जॉय केले, तर मग ते राहूनच जातं आणि काम काय असं रोजचंच असतच आपलं. मग त्या ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस केलेल्याच बऱ्या असतात.
कसं वर्किंग आहे ना, तर मग दोघं वर्किंग असल्यामुळे हा कधी कधी त असं होतं, मला सुट्टी असते पण तिला स्कूल असतं. की तिला सुट्टी अस तं मला ऑफिस असतं, असं बी होतं बऱ्याचदा.
ठीक आहे, क द सर. ठीक आहे मग का नंतर करा हो. टाइमिंग हा कराय लगेच रिटर्न.
हो हो.
हां, ठीक आहे.
तू बोलतीस का